का अ हा बोलते
हॅलो
ॅ आयक ना हॅलो
हा आता आलं मग
हम्म अजून एकच का म्हणा आज स्काउंट तू करणार नाहीच कापात
म माझ्या कोंडरी झाले आत सगळी अ ममी जा आईच्या अकाउंटर आईच्या अकाउंटर तुझ्या तीन झाल्या दोन राहिले तीन नंतर करतो तू झाल्यावर
कसं काय मी अजून गलोच नाही आता माझ्या कराय लागलोय मी म्हणजे तू करायच राहिला तय
माझ्या को काही नाही झा सो कं्प्लीट
तेि सारट
तु ममा बदला काय
साठ कॉल होत ना?
मग ते आहेच की मग ते सगळे तुला सोडून तुला एकटीलाच कराय साठ मी.
ते नाही म्हणाय लागलो ते दोन राहिल्यात ती कीनी ती पप्पांच्या मोबाईलला राहिलत काय ते म्हणालतो
नाही नाही तुझ्या
माझं कस राहतील ग?
तुला करायच दोन राहिल्यात पाच पैकी तीन झाल्यात एक झिरोमध्ये गेलाय दोन कॉल झाल्यात आणि दोन कॉल राहिल्यात मी करायल ज आईच्या नावावरचं
हम्म.
पुढचं बोल
ह
त्याय पण लोकत घेत
अय्या या या या या या जाणे हो ना म्हजेय का
बुक ना पडतेत खेलो इंडिया ट्रायबल गेम्स दसस सव्वीसमध्ये तेवीस सुवर्णपदकां ह सर्व साधारण विजतीेपद कोणी पटकावले?
छत्तीसगड ओडिसा कर्नाटक महाराष्ट्र
हू दे
आईला आत्ताच करायचे असते सगळ्यांना फोन.
ह
हॅलो हॅलो अगं बोल की ग ये.
बोल की, हॅलो.
हॅलो.
बोल की.
खेलो इंडिया ट्रायबल गेम्स दोन हजार सव्वीस मध्ये तेवीस सुवर्ण पदकासह सर्वसाधारण विजेते पद कोण जिंकल? पटकवले. छत्तीसगड ओडिसा कर्नाटक महाराष्ट्र. कर्नाटकने खेलो इंडया ट्राबल गेम्स शुभम
ते ट्रॅबल म्हंद का
बघकी तू मला ब माहित नाही मलाी सांग
ते लगे तेशचडून ॅड पिड टाके
चारज पडली टाकायच
सांगत पूर्ण नवी माहिती ह. बोल क्यानी ह ना.
राज्यभर स्थापना दिवस. कधी साजरा केला जातो.
तत र उद ह.
राज्यसभा स्थापना दिवस.
कध कधी?
एक एप्रिल तीन एप्रिल पाच एप्रिल सव्वीस जानेवारी.
तीन एप्रल.
सविधा
तीन एप्रिल.
बर मिनट का? हम्. हॅलो.
उत्तर भारतातील पहिला काजचा पूल. ग्लास ब्रिज कोटे बांध ब बांधला जाणार आहे. मनाली रोपर
हम्म.
श्रीडगर देरा दोन.
ह
उत्तर भारतातील काय?
ह
रोप्परमध्ये काय?
ते पंजाबमधील रोपर हे येथे काशीचे पूल.
हम्म.
उभर
नक
यूएस. मेसे एम ए.
हम
यूएस मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे.
अच्छा.
विराट कोहळी रवींद्रच्या रवींद्र. रविचंद्रन अश्विन.
हा.
रोहित शर्मा.
अश्विन आहे काय.
हा.
आडनाव काय त्यांचं.
ईस्त्रो ची इस्रोची मिशन मित्रा ही मोहीम कोठे आयोजित करण्यात आली आहे.
हा काय.
लेह लडाख. श्री हरी कोटा तुंबा बेळगाव. बे बेंगलूर.
अभय येऊ प्रश्न काय सांगितले इस्रोचे.
मिशन मित्रा ही मोहीम कोठे आयोजित करण्यात आली आहे.
लडाख. जर काय
तुझा माईक हाय काय कनी तोंडापशी घे.
काय आहे उत्तर.
अ लो. लेह लडाख.
हम्म.
महाराष्ट्र खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाचे बिनविरोध. निव निवड झाली आहे. अजित पवार सुनेत्रा पवार. शरद पवार सु सुप्रिया सुळे आणि बाबाजी हयो काय विषय.
शरद पवार. हा अजित पवार अजित पवार. अजित पवार का शरद पवार
आग अजप वार ह अजल्पवा येरत क का
अम ते काय सुनील काय काय म्हंटलीस
सुनेत्रा पवार ख अजित पवारची बायको
ह त्याच्या पत्तीला दिले ग
मग मग आ ती कोण आहे ते सांगाल मग ते मराठी जगातील एकूण जल जगातील एकूण भोजल उपसा बै
ह्या वार वार बरकायूर खाल्ली का तुम्ही मुको ब खाल्ली का ख काढ
फुटबॉल
वस्त तू मा या ति पस्त घेऊ शकते हे बोलताना न
जगातील एकूण भूजल उपसा पै किती टक्के वाट्या एकट्या भारात आता भारतात होतो
किती टक्के
दहा पंधरा पंचवीस चाळीस
चाळीस
पंचवीस तक्क हकी
हम्म आणि
भारताचे संरक्षण
होे हवा
भारताची संरक्षण निर्यात दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये किती कोटी रुपयांच्या विक्रम मीसरावर पोच द
केते
दहा दहा कोटी नाही दहा हजार कोटी तेवीस हजार सहाशे बावीस कोटी अडतीस हजार चारशे चोवीस कोटी पन्नास हजार कोटी
दहा हजार, दहा हजार-
अडीच हजार चारशे चोवीस कोटी.
होम
येत नसेल, तर येत नाही म्हण सांगत जा, दहा हजार, टिक्का लावायच नाही. पावसल्यासारखं दहा हजार वाजते वा टलं दहा लाख दहा हजार कोटी वाजल्या म्हटलं का भारताकडून पण उत्तर ते नाही आहे, अडतीस हजार चारशे चोवीस आहे. कोटी-
का त्यामध्ये- आहे न सकमत बरगा गांध इथे. का